हॅलो हे झाले माझे एक झाले पाच पैकी एक झाले. आता जा हा
मी पण तुला लावतो फोन मग माझं पण एक होत आहे
ह हो चालते आता येऊ राहू दे कॉल येऊ राहू दे चाल कॉल चालू
माझ्या का स होणार
अरे पुढचा करकीी आहे
आणि पुढचं झालं नाही तर.
पुढचं दोन
हम ठीक आहे
हा राह चालू
हा
अस कैसे कमवायज एका कॉलला शंभर रुपये दहा मिनटया चालू ह बर सर दिेले जेपून पाट सर नाही ब ते ढोबळ येत नव्हत बॉक्सिंग क येत ते्हा फोन आला मग अशी त्यांला सांग
ऑनलाईन सगळ्यांना फोन लावत फिरायच आणि कॉल करायचा. ह अस तुला म्हणायचं ऑनलाईन काम करायचं.
टास्क असत ओ ते टास्क जेवढ असत तेवढचं पाच पुढचा झाल्यानंतर
येतोय आवाज कानाला लावा. ह कानाला लावा कानाला.
म म
भांडण झाली की अस कराय लागती या.
बंड नाईकला फोन करतोय. हो तू मगाशी सांगितलं सगळं मला काय माहिती नाही? पाणी पण चालू केलय.
सम्या
च्या करीना च्या कर आई करती. ह
आवर आवर.
पार्टी चाहिए ना आपको ना का ना या जोर सेआईने देखीए गा. आणि खेल कवटतीच मामा सगैरा क
ह चार मिनट झालेत रे चार मिनिट झा मला कायहिल आणि छ्रप्र स दूर लॉगिंग केला पणा यचा मला तस काय अे ग्रुपला नाहीच चेतानबाट सर याग्रूटला मला कड पहि तसं का ना पैसे मिळ होते मग मी पण डावड मारतो त आजचा तास झाल्यावर का हा दन दे मला परवाश सांग आला पै तला लगेच मी पण डावड मारतो चालू ठेव चालत ते प तुला असं म्हणायला पाहिजे प अस बोलले आ ते म्हणा पहि फ करा ह त्यांच्याशी दुसऱ्या व्यक्तीशी बोला म्हणते त्यांना हे तशी बोला म्हणते कशावर हा साध्या कॉलवर मग ते ऑनलाईन आल्यावर मग तुम्ही हे करू शकता म लावली फोन नंबरनला मध्ये कस लावणार फोन नंबर आहे की म लावल पैसा कामला म्हणा तु तुला पैसे नाही मला पैसे दोघला फायदा तु अस दोन मग काय फायदा मि तू कोला लास मला काय काय पाचमीिक प्रस्तता निची ए एका
हम
नते पाहिजे किन
तब लगे ना
तेको जश मग बस ब ध पाहिजे चात चात ह हो नज क आहे हॅलो हॅलो हॅलो
बोल दे
हॅलो बोल क
येड तर का
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो हॅलो
हॅलो
हम
चाल बोल
झाले की जेवलास?
काय वार पाहिला काय
काय नाही काय कुठं काय
काय झाले की म्हणलास
काय नाही काय झालं का नाही म्हणलं
हे नाही अजून कार पूर्ण टास्क स पाचशे पाच तास झाल्यानंतर मग काय बघालपालकेत देतात ते
हो बाईक
आता हे थांब थांब जरा होऊ दे लगेच लगेच ते टायमिंग विचारत्यात
हम् हम्
नंबर टाक हॅलो चालतय कट करु काय?
कर
काय काय, काय नाही लई दिवसाने आला, होय लई दिवसाने